अ हॅलो! काय कराली? ही ही ह ह्यलो ह्यलो. हॅलो हॅलो हॅलो बोलतीस का? आ बोलतीस का काय बोलाय मला. हॅलो दहा मिनिट बोलाय कट करायचा नाही फोन का बर. बोलायचं काय बी, काय होतंय, पैसे पडत्यात, शंभर रूपये भेटत्यात. कोणाला भेटत्यात तुला का त्यांना? मला तेला अस य का. दे जा त्यांच्यापाशी जा. का माहिती काय सांगा
हम्म
हॅलो हॅलो हॅलो ह
काय जी
काल मी लावलाय माझ्यावरन माज तर पूर्ण होवू दे
ह ह हा आहेला अवघड हाय
तुझं काय तुला सवड बी होत नाय घरात यून बसतोय इकड तिकड बस
हो तर चालू ठेवते दिवसभर मोबाईल घेऊन जातो मी त्याशिवाय नाही जमणार
कायत केला देेवचित्र
बोलायचं रे कथ कथ कथ कच बोलला बसत असते.
नमस् याझ
हव
खरच पाणी निघालत निघात एवढ
रे फोर रे फोर होल का बघाव लागेल हे जेऊन हा ना ज्याला पडत रेफर झालं तेव्हाच का आणि भेटते का ब माशी
समगरश ल पटू
कोणाला?
अशलेला.
तिला देतो का करून?
मला माहित नाही ना.
बर थांब मी बघतो. पण तिथु म्हाला भीती आणि- तेजी इन तेज
काय बर बर काय? आत्र बघू नंतर बघू अगोदर आपलं होतंय का बघू आपलं होतंय का बघू आधी?
किती बसणार -
अजून एक पंधरा मिनट हाय.
होय. बरबर. हम्
वा जा तो न केली जास्त बघ वाटालाड मसते गेली की. घ त केली
ह
अन जी गरी काय घरला आल ना
आता कसं करायचं? तुला काय मला लावते ना जराकडे पुढे.
हम्म हो ह त जा
ह गेला कर
ह जाती जाती आता घर कोणत र जोर शग हम् गल नाही चल
ते मग बोट करायलं
हम्म
ह ते राजी च्यात कोण तर आलाय पाहुनं
हम्
गेल ग ग
हम् हम् अवघड हाय की एक काय बदला बदला घ्याय लागल्याती माणसं
होय ब हम्
ह तझ्या
हम्म
मळी काय म्हणते
कायर
मळी
हा
तररं.. मिलिंद सर बोलं मी सरला म्हणलं ते मला विचारायला सर सर काय म्हण असं असं बघितलं होत आता पण म्हणलं काय तुमच्या गावाला काम करा ना म्हणलं
हा हा
त्यां सांगितलेलं मी म्हणलं साडे नऊ शेवट त्याला ज एकच सांगितलं म्हणलं शब्द दुसरा काय नाही
हा हा
मी सर मी त्याला म्हणत होतो म्हणलं साडे नऊशे जास्त झालं कोण का असना काय असू बघा म्हणलं मग ऐकून ग बसल ग बसल अन म्हणलं आज विचारतो आणि फिक्स सांगतो म्हणला तेवढा हम्म ति नाही तुम्हाला सांगितलं
ति
ठीक आहे घेतो मग सांगितलं दघटाच हम्म साडे नऊ ना
हम्म हम
काय म्हणते काय नाही हो ते बघाव आता
बरोबर
इस् वरग होलास म
ब
कशावर गुगला नाही माझा हो घे महार येत जात हो होबा खालीच की होबा खाली माझ हा जोड तो की
हो हस्पटल च वा
हे काय नाही बग निवांत
होय
जाते बघत त्या बघ
ह
हा सर वा अहं
हम् जा
महत्वाच आहे की नई मग कहर पहार काळू दिना पवर मला
पवर का?
आता कोणाला तरी एकाला पकडायचं अच्छा
हम.
राम कृष्ण
कुठंय
कसलं चप्पल असल दोघं बी घासताव
ह मला मा वडा
प फुल क्लिअर च उपसोगडकताशी फ्रास लागत पुणा पूजाला कडे